आवाज येतोय का हा, याला यालाय आत्ता बोल काय करतेस.
काय नाही बसलोय.
होय आज काय विशेष मग.
काय नाही काय नाही तुझ्याकडेच विशेष.
होय अग माझ्याकडे विशेष आहे आज काय झालं माहितीय का तुला आज मी क्लासवरून घरी आले. का. मग आता आता माझं जेवण झालंय. पणय काय काल चला मला कॅफेत जायचं होतं. आणि ती तर मला सँडविच खायचं होतं. पण ते सँडविच जर महाग होते. हो माझ्याकडे इतक पैसे नव ते मग मला ला आता घरी तर ब्रेड पडलाय म्हणलं आणि चीज वगैरे घेऊ जाऊया मग मी चीज वगैरे घेऊन आले घरी म मला सँडविच बनवायचाय.
हम्.
मग तू कसं बनवते? सांगतीस काय सँडविच? मला अस ग्रिल सँडविच पाहिजे असं चीज वगैरे घालून.
चीज वगैरे घालून का? ठीक आहे. सांगेल मी तुला एक. रेसिपी आहे माझ्या कडे ती मी सांगते
हा
काय कर अ एक म्हणजे आपल्या ग्रल ग्रिल तर कोणाच्या घरी नसत.
ग्रिल नाही आहे माझ्या घरी म्हणजे आहे आमच्या काकीच्या घरी आहे. हे मी ग्रील आणू शकते. तरी तू ग्रिल वर सांग ग्रिलवर पण सांग आणि तव्यावर पण सांग दोन्ही पण सांग मला
तव्यावरच काय? कर माहिते काय? एक नॉनस्टिकचा पॅन घे. आणि त्याच्यावर ते ब्रेडसे एक दोन्ही साईड ना, आणि दोन साईडन शेकून घेतलीस की नाही मग आपला कांदा, टोमॅटो अ तुला एक सॉस सांग तो सॉस घरातच प्रिपे प्रिपेअर कर. एक काय तर शेजवान चटणीचे पाच रुप तेच पॅकेट येतंय ते घेऊन ये. आणि तेच्यामध्ये मेयोनीज थोडस, थोडस आपलं केचप असतं ना ते ते टाक आणि त्याला मिक्स कर तर काय होते द बारबीक्यु साँस सारख लागतयं ते. आणि जर तुझ्या तुझ्या कडं चीज असेल ना, किंवा चीज पावडर वगैरे किंवा पेरी पेरी मसाला तर तो पण टाकलीस तरी चालतयं त्याच्यान आणि जास्त चव येत्या.
बरं.
अ ते मिक्सर मिक्स कर मिक्स कर आणि काय कर?
हा.
त्या ब्रेड वर स्प्रेड कर.
हा.
हॅलो!
ऐकू येते, मला आवाज येतोयं बोल की. स्प्रेड केल्या नंतर न काय करायचं?
हॅलो!
आवाज येतोय माझा? हॅलो!
हॅलो!
हॅलो! आवाज येतोय काय, माझा हॅलो!
हॅलो!
हॅलो! आवाज येतोय काय, हॅलो! हॅलो! हॅलो! स्नेहल माझा आवाज येतोय? हॅलो! मला तुझा आवाज काही येत नाहीये, हॅलो! हॅलो! आवाज येतोय काय? हा बोल की, आवाज येत तोय मला तुझा.
माझा आवाज यायला तुला, हॅलो!
हा आत्ता येतोय, मला तुझाही आवाज येतोय बोल ना?
कर. आणि गार्लिक असेल ना गार्लिक आपलं गार्लिक काय करायचं, थोडस कोथंबीर आणि कडीपत्त्या मध्ये ना अ फॉइल पेपर माहिती आहे ना फॉइल पेपर
हा आहे फॉइल पेपर आमच्यात.
कुकरमध्ये की नाही गॅसवर ठेवायचं, त्याला करपू द्यायचं त्या फॉइल पेपरला फॉइल पेपर करपला ना कि ते लसूण काढायचं त्याला बारीक पिसायचं.
बरं फॉल पेपर ला. हॅलो! तुझा आवाज ब्रेक होतोय, हॅलो! हॅलो!